हॅलो हा आवाज आला होता. हा काय नाही जर भाऊन हो याला आला ना मध्ये हो जेवण झालं. झालं झालं.
काय केलं होत जेवायल.
का नाही शेंगाची भाजी केलती.
हो का.
हम्म हम्म म्याच केलती घरी.
हो का हम्म कशी केली?
हम्म हो पहिले कांदा चिरला मंग ते इलाय लाईची लोन हे ते टाकल तेजपत्ता हे ते ते कलमी त्याचा मसाला गेला मग त्या शेंगा चिरल्या धुतल्या
हा.
आणि मंग ईकडे आपलं हे ठेवलं कुकर
शेंगा कशाच्या होत्या पण तुमच्या?
गवारच्या गवारच्या चपट्या शेंगा
हा हा हा.
ते बारीक चिरले अशा अर्ध्या म्हण ते मग कुकर ठवलं कुकर मध्ये तेल टाकलं तेल गरम होउदेल जीर मोहरी मग मसाला केेलेला टाकला मसाला हो ला प चटणी हळद मसाला पना गरम
हा हा.
मी कुकर लावून टाकलंय.
हाव का शिक्ट्या घेतल्या असतील ना.
ह होव ना तीन शिट्ट्या घेतल्या ना.
हाव का मस्त झाली होती मग भाजी?
एक नंबर.
कुठे गेल ते मग दुपारी कुठे गेले होते का?
हा दुपारी गेलतो ना अकोल्याले गाडी गुणे कादाना ती. ॲकटीवा हा हट टू व्हीलर म आपल्याला काय पैशे भेटले हजार रुपय.
आणि पाऊस वगैरे लागला का?
नाही नाही पाऊस नव्हता काही नव्हता रोंडन ऊन होत मस्त त इथून नऊ वाजता निघलो सव्वा दाहाले अकोल्याले पोहचलो.
हो का आणि मग येताना कसे आले मग?
मग येताना मग बारा एक वाजला तिथंच नाश्ता बिष्टा कचुरी खाल्ली आणि आटोन स्टेशन वर गेलो. दहा रुपयाची एक वीस रुपयाच्या दोन.
हो का पोट भरलं तुमचं कचोरी न?
बर झालं मग काय काय काय करत आज नाशत्याला काय पाहिजे ब झालं मग रेल्वे स्टेशनवर लो तिकीट काढलं वीस रुपये तिकीट लागलं फक्त एसटी न एकशे पंचेचाळीस आहे
लक्झरी न एकशे वीस आहे. लक्झरी न एकशे वीस हय हम वीस रुपयात इथं आलो दहा रुपयाची करमुरे खाल्ले.
हावू का आमच्याकडे पण खूप पाऊस होता बरं
बापरे बाप इकड तर पाणी येत नाही तिकडं.
सगळं धुनं वर टाकलेलं ओलं झालं.
अर बापरे आता उद्या घालायाला कपडे आहेत का नाही?
नाहीत ना सगळे कपडे ओल्ले झाले मी दुकानवर जाते तर सगळे कपडे ओल्ले झाले.
अ ते च्या काय म्हणते दुकानचे तिकडे
हे जेम तेम काही एवढं नाहीये आता
हम्म सीझन कमी झाला आता.
हम्मम् हंम
हमं
मग अजून काय म्हणता? तुमच्या इकडच्या पिरण्या गिरण्या झाल्या.
पेरण्या झाल्या सगळ झालं आमच्या इकडं आता
हावू का?
हम
हम्म हम्म हम्
आता चालू आहेता डौवऱे होतील चालू आता लोकांचे एकदा निघलं पिक जरा जरा बाहेर.
हो का तुम्हाला सगळ भाज्या वगैरे सगळ्या येतात का?
सगळं करावच लागते आता घरी डबे होते ना मेसचे आपल्या इथे त्याच्यामुळे शिकललो भात येते वरण येते भाज्या येते
एखाद्या कशाची रेसिपी सांगता येते का?
कायची कशाची रेसिपी जे आहेत आपलं
नॉन व्हेज पण खाता का तुम्ही?
हो नॉनव्हेज बी खातो.
हो हो का नॉन व्हेज मध्ये काय काय खाता?
मटन, चिकन, मच्छी
हम्म अंडे हम्
हम्म
हा आमलेट किंवा भुर्जी
हा हा अंडा ऑमलेट कसा करता?
आमलेट आपल्या एका कटोऱ्यात कांदा चिरायचा बारीक समार किमार बारीक फिराता त्याच्यात त्या अंडे फोडून टाकायचे त्यात चटणी, मीठ, जराशी हळद फेटाता दिले फेटले की मग ताव्यावर तेल टाकायतच जरा जरा टाकात एकाअंड्याच्या हिशोबनें ते ताब्या सरट्याने हे करायच पुन्हा तेल टाकायच पलटी मारायची
हम्म मग तुम्ही तसच खाता पोळी सोबत कि पावसोबत खाता.
कवा कवा पाव संग कधी पोळी संगत नाही तर मग तसंच खायचं एखाद्या असलं गाडीगिडीवर
ह्म् आणि भाजीचा मसाला कसा करता
आता भाजी मसाला त्याला पहिले मटन किटन आणला अर्धा किलो मटण आणलं तर पाच तीन चार कांदे घेतो एले अ भासतो तव्यावरवर चिरूून बारीक बारीक.
नव का.
मग कोबर चिरतो कोबरं चिरलं कि ते बी ताब्यावर वागतो.
हम्म.
मग लसन काय मंग मसाला असत आपला खडा ते टाकाता गरम करून त्याच्यात मिक्सर केलं बारीक मिक्सर करात. हम्म मटन तिकटप आपलं धुवून घेऊन घ्याता फेसपैकी त्याच्यात हाळद टाकून मीठ टाकून तेल टाकून कुकरच्या तीन चार सिट्ट्या होऊ द्याच्या. मंग तं शेतीचे झालं का लगेच बाग कडे त्याला थंड झाले की काढा आता लगेच आपण मसाला केलेला टाकून दया कुकर मध्ये.
हम्म हम्म हम्म.
अ मग काय ते सुंदते पाहिजे.
हा उकडलेले पीस टाकून द्यायचे त्याच्यामध्ये.
हा त्याच्यात टाकून द्यायचे मसाल्यातून आपल्याला जेवढं पाणी लागतें तेवढं पण टाकायचं.
ग्रेवही पण तशीच खाऊ शकतो ना आपण.
हो भाऊ शकतो पण कोणाला आवडते कोणी म तेि रसा नाही केला का असं आहे का
हम्म आणि पोळी खाता का भाकर खाता मग त्याच्यासोबत.
भाकर भाकर भाकर चोरून मस्ततून जवारीची जवारीची.
हो का आमच्या इकडे बाजरीच्या भाकरी खातो.
नाही ना आमचे ते जवरचे.
हा हो का.
हम.
हम्म हम्म हम्. मग अजून काय म्हणता.
काय ना बाबा मजेत आता झोपा होता उद्या जायता गाडीवर अूजुन
हाव का.
हम् नांदेडची ट्रिप येऊ दया सकाळी सात वाजता जा लागते.
कांदे काय भाव आहेत तुमच्या कडं.
कांदे आता सध्या दहा रुपये किलो होते. आता तर तीस चाळीस रुपये किलो झाले बा. लसूण भी आलू तीस रुपये पंचवीस रुपये कुठे वीस रुपये आता चलं
आमच्या इकडे वीस रुपये किलो आहे आलू.
हम्म आणि लसणं बी पहिले पन्नास रुपये किलो होता. आता झाला दोनशे रुपये किलो.
हो ना लईचं महागाई झाली ना.
हम्म वीस रुपये छटा दोनशे रुपये किलो हम्म. आद्रक एवढा मोठा भेटल दहा रुपयातं ते आद्रक तीस रुपयाला भेटायला लागला.
हम्म, हम्म.
लिंब झाले स्वस्त दहाचे पाच सहा.
हा जां जांभळ वगैरे भेटतात किनी तुमच्या इकडं.
हा रवा राव जांभळं तर लई खाल्ले ह्या वेळेस मस्त आणायचे धुवाचे.
आणले पण दोनदा तिथं खाताना गोड लागले घरी आले की आंबट लागले दोनदा फेक पुण्यात गेले आमचे जांभळं.
त्यात पण.
हो ना एवढे महाग आणले काहीचं फायदा नाही झाला.
हम्म हम्म.
मग.
मंग जेवणं झालं आताचं हो आटापला आता झोपाचं आता. हम् सकाळी लवकर उठायचं. लवकर झोपलेलं
हा. हो.
मंग आजून किती टाईम आहे.?
मच्छी, करता का, मच्छी?
मच्छी बी करतो ना.
हो का? ती कशी करतात? धरणाची आणता कि नदीची आणता?
नदीची नाही भेटत आमच्या इथ, ते तिथे धरणाच्याच रायतेत, पकडत-पकडत राहतेत म मच्छी बाजार मध्ये गेले की, पन्नास रुपये पाव, सत्तर रुपये पाव.
आन काय-काय राहते नाव त्या मच्छीचे?
ते मरळ रायते, बाम रायते, वायर रायते. कतला रायते, सुपर्णा रायते, रावस रायते.
ती चांगली राहते खायाला.
कतला-कतला मोठ्या पायजे पण, पाच एक किलोचा फीट त्याच्यात काटे कमी रायतेल. हम्म. नाय-नाय आता बरसात दिन हिवाळ्यात मच्छी गरम राहते ना तर हिवाळ्यात बरसात खा लागते ती.
हाव का? तुरीला शेंगा येतात तेव्हा मला वाटे.
नाय-नाय ते खेकडे खायला लागते, तुरीला फुल आले कि, हम्म. त्यांने सगळ्या बिमऱ्या निगुन जात्यात अंगातल्या. खेकडे खाल
हम्म हम्म ह्म. बाकी अजून मंग? तुम्हाला बहिणी किती आहे?
बहिणी चार होत्या, एक वारली तीन आहेत.
हाव का? कुठं-कुठं दिलेल्या?
ती एक औरंगाबादली आहे लोखंडेच्या इथं. ती एक आहे मुळावा काटकाड्याच्या इथं, ती एक हाय जली नागलकर च्या इथं. आम्ही दोघं भाऊ, मोठा भाऊ पलीकड रायते, मी इकड रायते.
हो का, मोठ्या भावाला किती लेकर हायत?
दोन पोरींचे लग्न झाले, एक पोरगं लहान
हो का, दोन्ही पोरी यायचे लग्न झाले का तेंच्या? हम्म. कूठ देले मोठ्या पुरीला?
मोठ्यापूरीले जळगाव, लायना पूरीले वाशिम मद.
होका? गावातच दिलं का?
हाव.
हम्म. मग आज गुरुवार आहे, तर केंद्रात वगैरे जाता की नाही तुम्ही?
नाय - नाय मी नाही गेलो, घरचे माणसं गेले असतील पोरगण देतात तिथं.
हो का?
ह्म ह्म.
हम्.
हो
कांद्याचे भजे खायचे लई मस्त लागतात, पाऊस पडला की. लंबे-लंबे कांदे चिरायचे मस्त त्याच्यामध्ये बेसनपीठ, जिरं, ववा. टाकायचं, भिजवायचं मस्त संभार टाकायचं त्याच्यामध्ये
हम्म.
च सोडा टाकायचा, मीठ टाकायचं आणि मस्त फेटायचं त्याला. आणि गॅसवर कढई ठेवायची तेल टाकायचं अन मस्त खरपूरस भजे करायचे आणि त्याच्यासोबत करायचे चा गरम गरम चहा चहा पकोडे.
चहा पकोडे
खूप भारी लागते पाऊस सुरू असल की खूप छान लागते ते खायला
बा प्रव पाल करून आता उद्या आले किती कोण गाडी घेऊन
विलायची आद्रक कलमी. चहामध्ये टाकण्यासाठी मसाला.
खरप हो तेथ बारीक मिक्सर करून करा लागतेन ते
हा मस्त लागत तो चहाचा मसाला
हो ना सूट पाहिजे वाळलेली आद्र क तेज्यावर
हम्म. आमच्या इकडे लग्न पण खूप वायले फटाके फुटायले.
परर अन बापू आत हो लग्नाचा आता झालं दोन चार तारखा आसतील अजून
हो आमच्या दारातूनच मा नवरदेव जाते काय नाचते. करतात लोक काय डी जे असते.
हा डि जे लई माहाग असतेत.
ह वो. माणसाांना काय नाचायला तेवढंच पाहिजे.
हो ना हो ना ते गाणे बदलतच राहाय तेत दोन दोन मिनिटाले
हा वो
एक सारखं गाणं वाजवू देत नाही ते
नाही नाही नऊच लग्न लागते दहाल बाराल.
बापर बाप लोक मेले उपाशी जेवायच म्हणजे
हा त्यासाठी घरूनच जेवण करून जात असतो आम्ही जायच असल्यावर.
हो ना टाइमशीर जेवा लागते लोकाले लग्नाला ज वाट पाहायची पहिले नाही पण जेवायची वाट पयत्यात कवा चालू होत्यात लोक आपल
आमच्या घरच्याईच्या मित्राचच लग्न आहे जे व्हायलं ते
अर वा मग काय अन म काय अर वा मग गेल ना तुम्ही लग्नात?
नाही आम्हाला वेळच नाही भेटला आम्ही बाहेर गेलो होतो
हा हा आता येन का?
मेन म्हणजे लक्षातच नाही राहिलं की आजच लग्न आहे म्हणून
हो का हम्म.
हम्म सहपरिवार होत पण आता आता लक्षात आलं आता का फायदा झालं लागलं लग्न जेवण दुपारीच होत.
हम्म. मस्त जेवायला असते तिथं पण रेसिप्या भारी भारी असतात तिथं पण.
हो ना पण आता काय तुमचं जाण नाही टॉपर जाण लागते म्हणताना.
हो ना मग आम्हाला लक्षातच नाही राहिलं ते
हम्म. होते कमी जास्त करून